हॅलो.
हां येतोय कां आवांज? हां बोलां आंता.
हम्मं.
तेचं की. चांगलं आहे नां उलटं मगं घरांत बसूंन तेवढे कामं पार्ट टाईम पणं होतं. बाळांला पणं सांभाळलं जातं.
बाळाचं पणं होऊंन जातं मॅनेज घरांतलं ही आवरूंन जातं. आणि दोन पैसे ही आपलेल येऊंन जातांत.
हो मंग ते तरं आहेचं.
हम्मं बिलिंगच चं कामं आहे कांहीं नाहीं सोपं आहे. थोडे फार मटरियल गेलं कां त्यांची एंट्री करायची आलं कां त्यांची एंट्री करायची.
हां हां हां हां. चांगल हांय नां मगं.
हम्मं. टायमिंग माझ्या ऍडजस्टमेंट नुसांर माझं बाळांचा आवरल्यानंतर जायचं. मंग दोन तीनं तास थांबायच ते तिथूंन पुडची आणि मी परंत घरी येऊंन जायचं मी तरी जाते साडे दहा आकरा लां जाते इथूंन दोन अडीच तीनं वाजेपर्यंत इथले घरी निघूंन येते मंग.
हां उलटं चांगलं आहे नां मगं. माझं पणं संध्या वर्क फ्रॉम होमचं चालूं आहे सजेस्ट करते मी पणं मलां भेटतं चं नाहीं संध्या.
वर्क फ्रॉम होमं पाहिजे मलां. हं ऑलरेडी मी टीचिंग फीलडमध्यें आहे पणं मार्च महिन्यांपासून हुंन ब्रेक घेऊंन घेतलांय.
अच्छा.
हम्मं म्हटलं वर्क फ्रॉम होम असेल तरं बघूं.
माझं ऍक्च्युली सहा वर्षांपासून जॉब करते नां होऊंन जातं ऍडजस्ट नाहीं कां? म्हणजे ते मलां ऍडजस्ट करूंन घेतांत माझ्यां पहिल्या बाळांच्या वेळेस पणं त्यांनी मलां ऍडजस्ट केलेलं. आणि आंता सेकंड बेबी.
हां तेचं तरं. माझां तोचं ईशू आहे म्हणूंन तरं प्रॉब्लेम आहे माझां.
हम्मं.
इनं प्रोसेस आहे अजूंन पणं मंग तरी मंग बेड रेस्ट सांगितलंय नां? म्हटलं घरांत बसवूंनचं कांहींतरी पाहावं लागेल हो. आणि लांस्ट मंथ मध्यें पणं कुठे नाहीं भेटतं नां जॉब बाहेर.
हो नाहीं भेटतं. जाऊ द्या तर रेस्टच घ्य तुम्ही आराम करा चांगलं जाऊ द्या आपल्या आयुष्यात त परत परत दिवस येत नाही त्याच्यामुळे त्याचा पूर्ण आ आनंद घ्यायचा.
हा फर्स्ट तर होत कोविड मध्ये त्याच्यामुळे कोविड पासून गेला
ह ह
ह्या वेळेस काय कोविड नाही नाही पण म पहिला मुलगा आहे ना?
मला पहिली मुलगी ना, आता मुलगा झालाय
हा हा हा हा चांगले उलटं सीझर आहे माझं
अच्छा माझं पण सिजरच आहे. दोन्ही टायमाला सिजर ना आता सेकंड पण सिजरच करावा लागतो
हा का ठीक आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही साधं सगळ सारखंच आहे
हो ते तर आहेच
हम्‌ बघू मग आता काय होतं काय नाही पण थोडं कसं फायनान्शियल पण पाहिजे‌ फायनान्शियल पण पाहिजे ना असं लागूनच जातो आपण म्हणतो तरी‌ मग?
नंतर मी माझ्या डिलिव्हऱ्या केल्या न ताई मी गव्हर्नमेंटलाच केल्या चांगली होती सर्व्हिस असं काही नाही हो चांगली होती हो हा त्रास तिथे पण होणार आणि तिथे पण होणार सेम त्रास आपल्याला काढायचा आहे फक्त थोडफार ऍडजेस्ट
हाच तेच असत आता लेडीजला त्रास सहण करावाच लागतो कुठेही जा तुम्ही असा पण तर करावाच लागतो त्या थोडासा केले नाही काय होणार आजकालच्या मुलींना त्रास नाही सहन करत म्हणून तर प्रॉब्लेम आहे
हम्म न तर मी माझ्या दोन्ही डिलीव्हरी आहे तिथेच गव गव्हर्नमेंटलाच केलेले आहे आणि घरापासून जवळ होत ना तर त्याच्यामुळे काही वाटलं पण नाही टिफिनची सोय सगळी सोय सगळ गोष्टी मार्गी लागून गेल्या. आणि आता झाली पण मोकळी‌ मी पण म्हणायची नाही मला गव्हर्मेंट ला करायच नाही पहिला मी अशी म्हणायची, पण नंतर माझ्या घरचे बोलले की नाही तिथे तूला करावा लागेल सगळं चांगलं कशाला नाही म्हण त्या दोन पैसे तुला कामात येतील म्हणे
मग नंतर काममध्ये म्हणजे इथे की आप सिव्हल हॉस्पिटल हॉस्पिटला गेलो होतो का इथे
काय-काय
सिव्हिल हॉस्पिटलला केलंय का बॉस
नाही, बिटकोला हाय बिटको
बिटको ला गेले, ओके,,
हम्म
आणि फर्स्ट होत माझं प्रायव्हेटला नाही आता सेकंड पण तिथेच आहे बघू म आता काय करतात ते
हम्म
तेच ना
अं बिटकोला झाल, मग तिथून जवळ आहे ना माझं घर मग त्याच्यामुळं होऊन गेलं ऍडजेस्ट.
हा हा हा हा. नाही माझं ऍक्च्युली आता हॉस्पिटल आहे.
आणि माझं जिथे ऍट ट्रीटमेंट चालू होती ना त्यांनी मला सत त्तर हजार रुपये खर्च सांगितला होता डायरेक्ट. कारण की, माझं ओव्हरवेट झालं होत ना. हम्म त्याच्यामुळे. माझं नाईंटी फाईव्ह के जी वेट झालं होत डायरेक्टली. सेकंड टाईम आता ह्या प्रेग्न्सीला.
हा हा हा.
मग त्याच्यामुळं नाही का? थोडं मला बरी हां, त्याच्यामुळे ते पैसे पण मध्ये जास्तच लावतात.
हो ते तर आहेच. मग व्हेंटिलेटर वगैरे भरपूर निघत मग ते हळूहळू. हम्म सेव्हंटी खूप झाले ना.
मंग.
हम्म पण ना रिस्क फॅक्टर पण असते कधी, कधी भीती पण वाटते ओ.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
. म्हणून टेन्शन येत.
सुटले बाबा एकदाची, मां ला इतकं टेन्शन होत त मी सुटली त्याच्यातन. आता मला कोणी प्रेग्नेंटच म्हटलं ना, मला तर टेन्शन येतं डायरेक्टली आता.
माला तर आता पहिल्या वेळेस काही नाही वाटलं, पण आता आता जा जसजसं दिवस पुढे येता आहे आणि तसे तसे ना हे होतंय भीती वाटते.
हम्म. कितवा म मंन्थ चालू आहे तुम्हाला आता?
आता मला ऐट चालू आहे टेन तारखेपासून नाईन चालूू होऊन जाईल ना.
हम्म आणि आराम करा व्यवस्थित छान.
हा. तेच ना.
प्रेग्नन्सीचा पूर्ण आनंद घ्या.
ते तर घेतलाच जातो, पण कंटाळा आलाय आता नको नको वाट ते कधी कधी वाटतं, उगाचच केलं एवढं. एकच बस होता.
मी पण असाच विचार करायची. मला ना पहिल्या वेळेस खूप त्रास झाला, मला जेव्हा मुलगी झाली ना त्यावेळेस. इतका म्हणजे मला नको नको झालं होत कंटिन्यू आजारी आसायची नऊ महिन्यात. नऊ प्रकारचे दुखणे होते डयरेक्टली. पण ह्या वेळेस मला काहीच त्रास नाही. काहीच नाही. एकदम ओके होती मी नाही का?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
आरे पण तरी पण नाही का पण नंतर, नंतर पाणी कमी सांगितलं त्यांनी आणि थोडसं आठ पंधरा दिवस आधीच लवकर करून घेतली त्यांनी डिलिव्हरी. सिझरला ते पंधरा दिवस आधीच करून घेतात.
हा का? बघू म आता काय करता काय, ते असंच अस
तुमचा पण नववा सुरू झाला का, त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी बघा तुम्हाला पण सांगतील.
हा ना.
हो मी एक्सपिरियन्स घेतलांय हां आणि
नाहीं माझे फर्स्ट बेबीचे वेळेस नां मी फक्तं फाईव्ह डेज घेतले होते म्हणून. कांहीं एवढं नाहीं चालव ना फिफ्टीन डेज पर्यंत पण नव्हते पोहोचले.
अच्छा.
हम्मं सारखंच पडतं आंता असं वाट. त्यांना कधीतरी डायरेक्ट बाजूला काढून द्यावं आन झोपून घेवा अस होऊन जात.
रात्री खूंप त्रासं होतो बरं कां असं वाटतं नई काओ सारखं
मं.
नई का यांला जावं लागतं वॉशरूमला आणि मग ते नई का कु् झोप डिस्टर्ब हुऊन जाते.
हो.
सगळं म हे हुन जातं त्
दिवसभर पण असं वाटतंना फक्त बसून राहावं कईच नई करावं. पण म वर्कआउट पायजे थोडंस मायती का. वर्कआंउट केल्यांशिवाय पण नई होत ना म.
हो.
अं हं तेच ना.
बघूं आता काय होतं काय नई.
कायं म्हणल्या?
बघूं आता काय होतं काय नी म्हटलं.
होईल होईल तुमच्या मनासारखं होईल. किती वर्षाची मुलगी तुमची आत्ता?
मुलंगाय माझा पईला सहा वर्षाचाय तो.
अच्छा.
हम्मं.
बरं म्हणून गॅप म काय एवढं जास्तं नई.
हम्म म्हणून तर प वाटलं बोट जाऊ द्या र् काय करणारे.
आणि जास्त गॅप पण नको आता तुम्ही ज हा डिसिजन घेत्या ना ओके आत् -त्ताचा तुम्ही अजून खूप लेट घेतला असता ना मंग तुम्ही अजून कंटाळा आला असता आत्ता तुम्ही आत्ता कंटाळलेल्याये.
-तना बाहेर राहायची ना मी चोवीस तास बाहेर राहायची ना त आता पूर्ण चोवीस तास घरात झाली ना त्याच्यामुळे जास्त बोर व्हायला लागण मलां डिपेंडंट हुन जातो ना आपण पईले कसं ईंडिपेंडंट आपण स्व -ताचं स्वता करू शकतो असं.
हम्म.
हम्मं तेच ना बघू म्हटलं. बघू आता एकच महिना काढले एवढं, हं.
माहेरी जाल का इथंच्
हो नई ना आईकडे जाणारेन तिकडेचे ट्रीटमेंट माझी ऍक्च्युली. त्याच्या घराजवळ ऊ हुम्म.
नासीक मध्येचे ते बाहेर लांबे, अच्छा.
हम्म त्याच्यामुळे कई प्रॉब्लेम येत नई. बघु आता काय होतं ते. काई हो फक्त सुखरूप मोकळं होनं महत्वाचं राहतत. बईला बस बाकी काय. बाकीचे विचारता सगळे मुलगा मुलगी पण आपल्याला फक्त जीव मोकळा जीव मोकळा झाला पाईजे फक्त.
हुं अता काय नई राहिलं सगळं सारखंचे.
सगळे साखरेचे हुं पाईजे वाटतं एकाला एक.
मुद्दाम्
हुम्म तेच ना.
मक्के काय दिला आज टिफिन?
आज आम्ही मुगाची डाळ दिली टिफिन ला.. आमचे.. नॉनव्हेज राहत पण मग गुरुवार सोमवार नाही करत नाआम्ह...
हा....
हा... गुरुवार सोमवार नसला का मग नॉन व्हेज.. काही वाटत नाही. नॉनव्हेज म्हणजे नॉनव्हेज नाही न्हेत. मग ते असं अंड... वैगैरे अस. ते उलट चांगलं वाटतं माहिती का भाजीपोळ्यापेक्षा... रोज भाजी करायचा पण कंटाळा येतो. काय भाजी करणार आहे. हम्म...
बरं एकाधा तरी.. पण सोपाच स्वयंपाक येतो.
हम्म... हम्म... आणि ना चार वाजता.. कंटाळ येतो माहिती का करायचा असं वाटतं करावं. पण रोज तेच- तेच रोज... टिंगच बोर होऊन जात डायरेक्ट. कारण खात-पीत करत आपलेच दोन वाजता. लगेच चार वाजता लागायचं स्वयंपाकाला असं..
हम्म...
हम्म...
आणि डब्बा द्यायचा म्हटल्याव व्यवस्थित द्यावा लागतो. असा विषय आहे... आपण करून घेतो ऍडजेस पण माणसांना व्यवस्थितच द्यावा लागत.
नाही माझ्या मिस्टरांसोबत जास्त स्ट्रिक्टट आहे त्यांना एकदम व्यवस्थित लागतं नाही त्या एक टिफिन घरी येऊन येत ह... आ... त्यांनच जास्त अवघड आहे... भाजी पण नाही खात जशी पाहिजे तशी..
जेवणाच्या बाबतीत असत ना काही- काहींचं व्यवस्थित... पण परफेक...
नाही एकदम परफेक्ट लागत.. नाही तर... मग टिफिन डायरेक्ट घरी येतो. असं आहे. हम्म.. मग ते थोडं विचारपूर्वकच करून द्याव लागतं काही ना का ही.
चांगलच आहे. ठेवू...
हो.. हो.. ठेवा.